हॅलो, हो हो येतोय.
हा बोला काय म्हणताय बाकी?
तुम्ही तुम्हाला तुम्ही आ वृंदावनला गेलायत कधी?
नाही. वृंदावन म्हणजे ते तिकडे काय प्रेम मंदिर?
हो हो. मथुरा, वृंदावन, प्रेम मंदिर तेच ते.
नाही नाही. तिकड नाही गेले कधी. तुम्ही जाऊन आलाय का?
नाही जाऊन नाही आली मी. पण इच्छा आहे माझी जाण्याच ची. कारण मी ऐकलंय खूप प्रेम मंदिर,
कलय आणि मग ते इंटरनेट वर वैगेरे ते बघितलं ते असं फेटो. म्हणजे ते छान वाटतं बघितल्यावर मंदिर.
हो मस्त आहे. म्हणजे ना मी असं इंटरनेट मध्ये चेक केलं होत, की म्हणजे आमचे आप प बा आजूबाजूचे पण एक दोनदा जाऊन आलेलेत ना ते. मग त्यांचा अनुभव की बुवा म्हणे खूप छान असत म्हणे फिरण्यासारखं. तिथं गेलं का असं बाहेर निघावंसं असं वाटत नाही म्हणे. आणि एक दोन दिवसात तर ते फिरलच जाणार नाही म्हणे. खूप म्हणजे असं फिरायला वेळ खूप लागेल म्हणे फिरायला असं.
हा हा. म्हण जे माझी पण एक फ्रेंड गेलेली. अ म ती न तिथ ते ऱील्स वगैरे बनवलेले ना मग मी पण तो बघित ना मग ते असं छान वाटत ना पण मग आता बघू कधी वेळी येईल नशिबात असेल तेव्हा येईल जायला
नशिबात कसं असतं ते आपण एखाद म्हणजे ठरवलं तर आपण जाऊन पण येतो आणि आपण हा जाऊ जाऊ म्हणतो ना मग ते राहूनच जात
तर हा म्हणजे कसं आपण अगोदरच प्लॅनिंग केलं हा जायचं जायचं मग ते तस होत नाही असं अचानक ठरवलं वगैरे तर मग ते होत असे तेच ना
आता चाललंय आमच्या गावातन वारकरी ते पंढरपूरला आ शाडी र नाश ह त्र्यंबक वगैरे गेलेत ता तुम्ही कधी हा नाशिक मध्ये
ला पर ते सप्तशृंगी वनी आहे तिथ पण
हा हा वनीला तर आम्ही एकदा पायपायी गेलो होतो इथून
हा काय नाही मी पायपाय नाही तिथं रोपवे आहे ना मग ते रोप्यान गेली पण मग तरी पण मग ते खूप दर्शनासाठी लाईन मध्ये थांबायला लागते
ना ती असं रोपे वगैरे पाय दुखतात व पण असं पाय पाय घालून तस आपल्याला निसर्गाचं वातावरण एन्जॉय करत य ना चांगलं ह हा बरोबर आहे रात्रीच नका का पावसा पा अंधाराचा विनाकारण
हा तेच नाही पण मग छान आहे असं म्ह देवीचं दर्शन मन प्रसन्न
ना आणि तिथे फोटोही खूप छान येतात म्हणजे काढणार काढणार फोटो मला पण भरपूर वेळ आहे फोटो काढण्यात मी जिथं दिसल तिथं फोटो
मला पण खूप आवडतं फोटो वगैरे काढायला
पण म मला मला असं आहे ना मला दोन कुठ आवडेल ना मी तोच ठेवेल जो आवडला नाही ना मी तो ठेवणार मला नको मला दुस दुसरा फोटो कााडीरप ना फोटो नेणणा पला
हा ना
ह असं म्हणजे नाही हा फोटो नाही आवडत मी दुसरा दुसरा काढेल तिथंच काळजी एक नाही दहा फोटो काढेल असं आवड आहे ती एक फोटो काढण्याची
हो ना
हा
छान छान माझ्या सारखं म्हणजे मला पण आवडत अस फोटो वगैरे काढायला
हा
हम्म अजून तुम्ही कुठे कुठे फिरून आणला
फिरलंय तर म्हणजे असं भरपूर ठिकाणी गेलेली आहे
अच्छा मग असं कोल्हापूरला अ महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे जाऊन आलाय की नाही
हा जेजुरी वगैरे गेलीय पण कोल्हापूर वगैरे न
हा काय हम्म हम्म अच्छा हा मग मी पण जेसुरी जाऊन आले अक्कलकोटला वगैरे गेला की नाही स्वामींच्या दर्शनाला
अक्कल कोटला गेली मी पण आहे ना. अ म्हणजे इकडं आमच्या गावात आहे ना स्वामी केंद्र पण भरतो एक.
हा काय?
मस्त आणि ना आता म्हणजे असं एकदम केंद्रामध्ये ना. ब म्हणजे आता भरपूर संख्येने को यायला लागलेले आहेत केंद्रामध्ये.
ह म्हणजे आता भरपूर संख्येने येत आमच्या इ पण आहे ना एकच केंद्र तिथे. पण असं भरपूर संख्येने असतात पण मग असं तुम्ही जात केंद्रात वेग.
कस नियमते केंद्र कस असतो संध्याकाळी भरतो. आणि मग आठ साडेआठ. पर्यंत पण चालतो आणि घरात मगण पाकाचं संध्याकाळी नाही जमत ना.
हा असं काही नाहीच न पण मग असं.
हा आरती पर्यंत जाऊन येतो म्हणजे जवळ पण नाही ना होते असं म्हणजे तरी आहे. भरपूर म्हणजे अर्धा किलोमीटर आहे तरी ते गावात ना ना दूरे.
जवण आहे मग आणि मग मी कधी गुरुवारी वगैरे जाते.
हा गुरुवारी हा गुरुवारी तर मी नियमित जाते कारण असं रोज नाही जमत पण गुरुवारी.
हा मग मी पण जास् बोलते अरतीपुरतं काय. माझा म्हणजे उपवास पण असतो गर्याचा हा मग त्यामु मग जातते. पण मग घरात सेवा चालू असते रोज
हो ना.
हा घरात हा घरात पाणींची रोज सेवा असते.
चांगलंय.
नाही नाही.
तुम्ही एकट्याच काम.
हो. छोटीशीच फॅमिली जॉईंट फॅमिली वगैरे नाही का.
हा.
हा.
बरं आहे.
हा पण मग ते ह्याच्यामु अस छान वाटतं वेगवेगळ्या मैत्रिणी भेटतात त्यांच्याशी बोलायला भेटत.
हा ना.
हम. वेगवेगळे म्हणजे प्रत्येकांचे अनुभव ऐकायला भेटतात वेगवेगळे
हा.
हा आता जसं की तुम्ही गोला म्हणजे शेतातलं रानातलं. क्च्युली आमच्याकडे कोणाकडेच काय नाही त्यामुळे काही माहत नाही. मग त्यातल्या पण आयडिया भेटतात.
छान वाटत म्हणज असं.
बला बोलून घ्यायचं काय मनाथ होण्यापेक्षा बोलून घ्यायच.
ह ना. मग तुम्हाला तुमच तर शेती आहे वगैरे म्हणा क तुम्हाला पावसाळ्यात छान ताज्या भाज्या वगैरे, पण भेटत असते.
हो. म नाही आम्ही काही वेळेस काय करतो, ना आमची शेती ना मग काही शेतीतचं लावून देतो. म्हणजे असं गिलक वगैरे, कोबी वगैरे, वांगे वगैरे असं
अ मग तेच ते ऑर्गनिकच झाले, ना म तुम्हाला ऑर्गनिक अ असं म्हणजे? आम्हाला तसं नाही आम्हाला, मार्केट मधन जाऊन आणायचं. मग ते पण चांगलं
मध्ये कस एक दिवस, दोन दिवस असाच असतो भाजीपाला. ताज न
ताजा नसतोय,
म तेच तुमचं चांगलं आहे आपलं तुम्हाला, म्हणजे रा शेतातनं काढून आणलं की डायरेक्ट
कय म्हणजे वार ठरलेला असतो, ना आणि तो ताजाचं भाजीपाला. हो, इथं लगेच आम म्हणजे, माझे सासरे पण जातात ना विकायला.
हा, ना.
हो, म्हणजे भाजीपाला आणला, का मग तो बाजारात विकायचा काही मार्केटला विकायचा.
हो, नाही बरोबरचं
ह चांगलंय आपलं आपलं घरातल्या घरातचं.
व्हय.
छोटा छोटा व्यवसाय म्हणजे, स्वतःची गरज भागण्या पुरता होऊन जातो.
व्हय.
म
मग तेच मग ते चांगलं असतं, ना ताज्या भाज्या खाणं वगैरे ती पोष्ट चांगल मिळत्या, आणि तिकडची भाजी आणि. हम पावसाळ्या तर मग पालेभाजा वगैरे, तर खूप खराब असते.
हा काही वेळ असते ना, एक -एक दोन- दोन दिवस. तसं पण विकतातच, वेड्यासारखं
हा सुकलेल्या वगैरे असतात, पण मग आमच्याकडे पर्याय नसतो. म मी असं घेतो. आणि मग असं मग थोडे, दिवस दोन दिवस भाजी वगैरे का धान्य कडधान्य वगैरे असं खायचं.
हा. आम्ही पहिले ना अ म्हणजे, आमचं काही इलेक्ट्रिशियनच काम व्हा त्यांना पैसे आणायचं ना पहिले.
हा ह.
ग आम्ही म्हणजे, बाहेर राहायचो. मग बाहेर येना असं, आपण कसं मला गावात का सवय होती, हप्त्याचा बाजार एक दिवशी भरून ठेवायचा.
अच्छा! हा.
पण मग तिथे तसं नव्हतचं कारण, दर दिवसाला असं म्हणजे तोच भाजपाला ऑलरेडी दोन दिवसाचा राहायचा, आणि अजून हप्ताभर बी ठेवला तर त किती खराब होऊन जाईल, म्हणून मग रोज जायचं भाजीपाला घ्यायला मार्केटला रोज. सकाळमध्ये कोणती भाजी करायची, म सकाळचा संध्याकाळचा घेऊन यायचा रोज, रोज हा मा आता इथे आलो. परत मग इथे बरे आहे आपला आपला हप्प बाजार येऊन लागतो.
हा म ते चांगलं ये ना उलट.
हॅलो हा काय नही. तब्येत वगैरे.
हो मग तुम्ही कस आहेत, तब्येत तुमची.
त आपण मस्तच.
हो ना, छान वाटलं तुमच्याशी बोलून.
मला पण एकदम असं मोकळं बोललं गेलं.
हा ना तेच, तेच म्हणल, नवीन मैत्रीण. असं म्हणजे छान वाटत
अ चांगलंये.
चावलं ना तेच ना!
हा!
चालेल ठेवू मग.
हो, हो चालेल.